हॅलो.
हा आवाज येतोय का.
भरपूर येतोय कानाच्या बाहेर जायला मग का सगळी जबाबदारी तुझ्यावर पडली म्हण सासूला पंढरी ला घालवलीस आणी
होय होय.
ह मग फोण ठेवून घेतला त कॉल करायसाठी. बरं झालं तर का हो उ द्या एकदास किती झालंत ग.
काय बघा नाही मी गड बडीने लावला.
मग कुणाचं माला सगच केलंस का आणि कुणाला केलंस
नाही पहिलाच तुम्हाला.
त्या दिवशी एक झाला आपला आणि माझा माझ्या माझ्या फोंडात तीन झालंत का.
होय.
माझ्या ह्याला तीन आणि ह्यांचा हे दुसरं म्हणजे पाच झालं आणि त्या धनूला ला दोन लावलेत का सात.
होय.
हम् मग आणि काय म्हनत्यास. गुरुवार आता साबू खाली. आणि म्हणलं आता एक वाजेप तर त्यांना जरा नाही बर. आजारी आहेत मग त्यानी औषध पाणी दिलं. झोपा म्हटलं म म्हटलं कॉल तरी करून बघा कालपसून वराडा लागल्या. राहिल्याला टास्क कंमपलीट करणारस माझं टास्क कंमप्लीट कररानास अजून किस्त कॉल शिल्क आहे कराय लागली.
म ला थोडं तरी लावायचं संध्याकाळ पर्येंत
आता बोलत असा काय कुणासोबत.
ति जाता अगं तिझं त अ आणन कोणी माझं दोन कॉल वेस्ट घालवलंत बघ. म्हणजे कोणी उ तिला तिकड कॉलच आहे नाही तिनं मेसेज टाकलाय ब लोक अक्षरला तू बघत त्या रेणू राजपूत म्हणून आहे आणि तिने मेसेज टाकला की तिकडन तिच कॉल येत्यात आणि आपण इकड केेलं क कॉलच जात नाही त्यामुळे मला दोन कॉल फुकटच गेलत बघ.
मण तर तिला मी काय परत करणार आता आणि तिचा मेसेज आता करू काय कॉल. म्हलं थांबा माझं काम आहे मी नंतर करा म्हट- तिकडनं कराय लागले तिं तिच्या सं- बोलत होतो मग ते जाऊ चला फक्त आणि बोलल.
हम ह मग आज काय आवरल लवकर.
आवरलाआज पटपट म्हणलं आवरावं जरा ते गटाचे केवायसीच करायचे हो. ते मग खरं त्या मॅडम नाहीता कुठे गेल्या आता बाहेर. मग माता एक समोर मैत्रिणीच्या अऊन बसलोय बोलत. तिझं पण ती आवरा लागली मग आता बसावं.
हा हा.
हमम पोर शाळेत गेली.
एक गेला की, खाय झोपला झोपा बाय.
हम्म बराबर, झोपे झोपे, झोपच झोपच. झोपी झोपी तू बी झोपू नको कॉलवर ब
ह
नाही त, त्या, मुलासगत थोपटत थोप तुला बी डोळालागायचा.
नाही नाही तस काय नाही बाकीच कामा आणी आ वरायचं.
काय आता आवरले फरशा तेन पुसल्या.
पुसले आवरले सगळं जरा खारीडाळ करायची पोरसनी डाळ भिजून घातली या.
खारीडाळ कस कशाची करते अस ते.
हिजेच की, अ हरभुऱ्याचे डाळीचीच किं ओ. हम्
खरीडाळ हरभर डाळिची असत्या, दुकानात असते ती, काय? मला नाही माहित. कशी करत्यात म ती.
काल रात्री भिजत घातलीय बघा. म ते आता, होय भिजत घातली. काल रात्री, अशी पूर्ण उमलीय ती आता, म आता, स्वच्छ धुवून, पांढऱ्या कपड्यावर अशी सोकत ठेवली या, आणि थोड्या वेळने अस म्हणजे ते हेच झाऱ्या नसतात काय? होल होल बारक बारक होल असत‌. बघा मोठ झालं, हा. त्या झार्यात असं म्हणजे, तेलात तेलात डाळ टाकायची नाही,
त्या झाऱ्यातच ठे धरायची.
हा, त्या झाऱ्यातच धरायच्या आणि तळायचीन. ती म्हणजे, पूर्ण उमुलंपर्यंत धरायची, त्यात तेलात. आणि हे करायचं. अ त्या म्हणजे कॅनसवर टाकायचं, म्हणजे तेल ओढण्यासाठी. आणि तिखट आणि मिठ टाकायचं, मी जास्त तिखट आणि मिठ टाकत नाही, कारण म्हणजे पोरं खातात नाही त्यामुळ, त्यामु तिखट पण जास्त करत नाही, आणि खारट पण करत नाही. असे मीडियम मधी, होय म ह.
हम्म हम्म हम्म करुया करुया, ट्राय करुन बघी
म ते वरचे वर,
हारबरा डाळत
वरचे वरचे मी कणी, करतोय. म ते ईशे करतोय, अ घरात करतोय कि म.
घरात करतेस खार डाळ, आणि काय काय घरात करतेस.
शेवया, पापडी.
ह शेवया असल्या
अ च्या शेऊ होती.
शेव ती हेच्यातन, चकलीच्या पिठात पाडतेस का?
चकलीची नाही, नुसत्या डाळींची.
डाळ दळून आणून, ती पा हे करायची साच्यात गाळायची आणि पाडायची. मग त्यात काय च चटणी नाय, मीठच घाल मीठ आणि हळद घालत असशील नव्ह.
ह, मीठ आणि हळद, आणि हे काय ते, ओवा. दुसरं काय काय, हम्म दुसरं काय नाय.
पापडी. हम्म. करतेयस म, मेनू मी य त. दुकानातन, हॉटेल वरन आणयचे, ते पोरांनी घरात करून घालत्यात.
होय घरातच.
ते बरं आपलं, बाहेर ला आणूनच हे खाण्या घालण्या पेक्षा, आमच्या पोरसनी तसल गिळत नाहीत. तसलं नाही ते, पापडी बिपडी मनात असला तरच. आणून खातोय नाही तर खात- तोंडात घालनात. ते फरसाणा, पापडी तसलं काय कवातरी मन्हा लय आणून ठेवल. काय खायला जर नसलं, तरच खातोय. नाहीतर नाहय. ते आता वाढदिवसाला आणलेली किलो, किलोची पॅके किती किती दिवस पडत्यात. नंतर आपणच
आणत नाही घरातच. सगळं करतोय. आणली तर भाकरवडीच नाही तर दुसरं काय नाही. ते पण आमची दिदी करून देत्या, कधी- कधी.
हा
आपल्याला म्हणजे रेसिपी सांगितली खरं काय जमत नाही ते. त्याला लय काय काय साहित्य लागते, होय.
हम्म हम् हम ते ते तेवढं करत नाही, सगळं मग तर काय ते बरं आपलं, पोरास्नी खायाय द्यायला. दुपारच्या टाईमात तिला बी चटका कराय घावतोय
हळुच टीव्ही बघत बसल्याव, फोन बघत बसल्याव एक एक तोंडात हळूच घालाय जातेय.
नाय आम्हांला सगळ्यांशी सवय ती, तसं खायची
म तेच की. ते चखना गं टिव्ही बघत- बघत खायला.
नाय ते काल आमचं बाजारातन असते कायम.
असल आणण्यात व्हय. तुमचा बाजार कुठं चिकोडीलाच.
अ घरातला हिला जिमातला.
नव्ह ब माळव कुठण आणतायसा.
हितच की खाली पलीकडचं.
पलीकड म्हणजे? तुमच्या इथे बाजार भरतोय? बाजार समोर कुठलं तुमसं
टिप कुर्ली.
म्हणून म्हटलं टिप कुर्ली समोरलं गाव, काय समोरलं गाव आहे ते? तस काय सांगाल्या पलीकडल्या गल्ली असल्यामुळे, समोरल्या गावातून काय नव्हय सांगू तुला अवघडच हाय.
बग की सांगते कशी, समोरल्या गावात, मग आणि
काय नाही निवांत. आमच्यात मॅगी असं मागते, दुपारची करून.
हा.
पण कधी नाही मी. म्हणजे काय करतोय,
मॅगी द्या
नाही- नाही मी मॅगी म्हणून शेवया करून देते. मी नाही मॅगी करत.
न्हाही आमची बी खात्यात, पण आता जरा मधी मधी लईच खाय ते एक -दोन. व्हिडओ मी आता रील्स मध्ये बघितल्यात का नाई तेव्हापासन मी ते माझ पण अस मन त्री व्यायला आणि ति तो ऑप्शन बी आलाच नाही मग काल ती अ पगी काय करते मी नसलेलं बघत बाहेरला गेलेले बघते तेवढी जाणते खात. खरं मूल नाही मुलाला एकदा सांगितलं क ही गोष्ट खायची नाही. आणि ही गोष्ट करायची नाही. ते तेवढंच मनात ठेवतय आणि अजिबात आता व एक वर्ष. मी चहा एक बंद केलाय तेचा चहा अजिबात. अजिबात चहा घेत नाही पिल्लीला सांगतल चहा प्यायच नाही. करायचं नाही पोटात किड काय ऐकत नाही माझ्या. मी आंघोळीला गेलो सकाळचं उठून येत्या पर गडबडीने करतीया आणि मी तिकडं बाथरूममध्ये तवरच चहा ओतून घित्या च्या पीत बसत्या तर मूल नाही मग ते तीला शिवा देत बसते तू नाही चांगली, तुझ पी मम्मीच्या माघार च्या पितीस तुझ्या पोटात किड होऊ द्या, हे होऊ द्यात, ते उद्यां तिला करत बसतोय मग
न्हाय आमच्याच का चहातन कानाय दूधच.
दूध मग मूल थू दूध अस ते ते बी मनात असलं तर सकाळचं नाही तर नाही. आर हा का.
हो.
आणि ते कालकनी श. सकाळी आज काहीच नाही मग हे केला ते शेक तेवढा प्याला एक ग्लासभर. तसाच गेलाय भाग. री दिल्यामुळेग दुपारला एक भाकरी आता ड्ड्यातन खासाततोय मग आता दुपारच्या एक वाजता ब्रेक होतोय आ.
हा हा.
तुझा पोरग का दोन असा इ सग.
होय दोन ला जरा फिरत फिरत फिरत दोन लषा सुटते अडीच ला येते दुकान फिरत फिरत.
ते आता त्यांच्या शाळेत. काय मग ते बाराला सुजी वटाणा बिटाणा मिळते त गं तिकडे आ त्या इथं काहीच नाहीत. अंगणवाडी तिथं काहीच नाही आमच्या आम्ही शारला जायचो होतो वट्टा नदी त. एक दिवस अंडी दिली ती एक दिवस केळ केळ. बिस्किट पुढे पाच पाच रुपये ते ते पाच पाच दोन दोन रुपयाची बिस्किट बघली किस्ती किस्ती बिस्किट असायची बघेच ना त्यात. आणि आता काय नसत ते उकडलेले अंडी दोन, दोन सुजी परत वराण भात आणि आता फक्त बारा वाजता काय सुजी आणि अडीच वाजता भाता आणि डाळात झालं घेऊन आली की ते बीस शेणासारख भात अस बघितलंच ना
काय नवच बाई पई काय नुसतं करायचं म्हण बाय.
चांगला असते.
नाही तर चांगलं मग ते क नाही आणि मुलं आमचं ते शिकवणारी खर्या आणि काय कर ना बी सरळ हे बी कर ना म्हणून म्हणलं त्या असने बंदच. पुर अभ्यास बीत करणार ना पोरांच्या नादा लागूनच तर हे करायचा त्यामुळे बंदच केला त्याला
ह ह नाही. तर आमच्यात जास्त जेवण चांगलं
मग ते घातला शाळेला आता वाडीला दुसरे वर्ष यंदाच. जातय अभ्यासाच विभ्यास काय नाही बरं चालतय. सास एकंद राहिल्यात तिकडनं करतो मी तुला कॉस. हा काय ठेव काय. इकडं न करतो बघ.